ून दिलं पण ते लॅक्षस नाही दिलं ना मग उयोगच काय का या अस मी करून देई ते ट्रॅक्सस भेटलं पाहिजे त्यांना त्यांनी दिलं पाहिजे ना स ये ना पण दारमध्ये जाली ना तर ति प झाल येन दुघीन
हा बाई. तुम घच्यागता म्हजे बता आहे. काय म्हण ह. मगच्या शत्ही यांच्याकडे मग का का कस वा. अग क फोर जीचा प्रॉब्लेम आहे फोन जु ज त्या मज नाकास बनून लो हपा आ ह ब ते म्हणतात तुमची एक रृपया तुमचे इंटरनेट कनेक्शन तपास बेलसे काय नाही. सग आहे ना पप्पा आहे ना जियाचे तर शिंकालड घे बर मग वायफाय घे बर त्यात
दाटा भूले ना अग प नाहीर ना. ते जड ह्. मी देलच आहे तू जोड बघता यांना दे मप आनंद काप तुम्ही बीघ्यावर काय काय म
तुमच्याल नाहीनेच पण जाल रे नाही ना जीवला माझ भ जिओच एरटेलच आपल्या सगळे जिओ मग तेव झालं पा म नाही.
गप्पपा सक नाही खड मा हो कठ जोड अक्षर का? तुम म इतककी मोठे लाक्ष रुपये वाटत नाही ना.
नऊ नऊ नऊ आठ वेळेस घ्या शग तुम्ही आठ वेळेस घ्या. हे वर्च इथ तुमच काही एकोणविशे प जा अव कर नऊ नऊ आठ वस का हा. हम् स आ. र्ष झा जा झाला का ह. छपुल केलं बा कनेक्टर नंदा खत को झालं. स्वप्न झालं याला चछकुलावर नंदा का बोलतो त्यां डी चाल सांगा ना मग सत्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचाळीस पाचकारी उपलब्ध नाही ना.
सतत्तर पण जात. अठ्ठण्णव पचाळीसारठरोजार ह.
दिस कॉल वॉज ऑलरेडी कमप्टेड फॉर स टास्क कंटिन्य टू द नेक्स्ट टस् अण् पंच्याण्णव चौसष्ट एकोणसत्तर अडश ते चोवेचाळीस या नंबरला कॉल करा होत. आणि मग त्याला गेलात नाही हो त्यांचे ज्योतीिष समज हो ह. प्लीज कंप्लीट आता मी स्वप्न ना म्हझ फोन लावला तीच नगणार ते पाहि तो अंदा का अकाउंट द बँकेच झा ह चर कर.
ते बाय त्यांना फोनला ते सांग तो म्याधी बलून घ तो काय कर नाही ना.